हा हा हा नमस्कार
हम्म नमस्कार
हो का
हम्म
काय शेअर करतेस
हम्म मग तू तुझ्याकडे मशीन्स वगैरे आहे का टेलरिंगच्या कामासाठी
हो हो आहेत ना आहेत ना
हो काय वर्कर्स पण आहेत
नाही वर्करच नाही वर्कर कधी अवतात फक्त जास्ती
सीजन
आमला तच्या वळी एक मैत्रिचती
स्वतःच करते
ते येते मी स्वतःच करते शिजनच्या वेळी एक मैत्रिण असते ती फक्त कटिंग मी करू करून देते ती मग मला शिवून देते मी कटिंग करून देते आणि ती मला एकमेकांना जोडून देते हात शिलाई करून देते बटणं लावून देते साडीला फॉल वगैरे लावून देते
अच्छा म्हणजे बुटक टाईप काम आहे का सगळं
हो हो हो हो हो
अच्छा
हा
म्हणजे मग सगळंच राहतं ब्लाऊज ड्रेस
हो हो हो सगळं सगळ सगळ्यापासून अगदी छोट्या बाळांच्या फ्रॉकी पासून तर मग सगळंच
हो का मग बटवे वगैरे पण ठेवते का
नाही म्हणजे ऑलरेडी येत मला सगळं बॅकमेकिंग हे मला पूर्ण येतं कापडी बॅगा वगैरे जे बनवतो ना ते सगळं येतं पण मला एवढा वेळ नसो तोकात ते करायला
हा हबल्ब
का ठेवऊ शकले मग तो मी टेलरिंग करत होते त्याच्याबरोबर मी ह्या बॅग वगैरे पण विकत होते करून म्हणजे वर वगरे सगळ आहे पडले पण वेळच नाही एवढा का ते मी बनून ठेव संक्रांतीच्या वेळी वगैरे ठेवते थोडाफार स्टॉक बनून तर मग
हो का हो होलसेलमध्येध्ये वगैरे जर समजा मिळाल्या तर
हा हा ह ह ह मी नाही बनू शकत मी नाही वेळ देऊ शकत त्या गोष्टीला एवढा हा प्रॉब्लेम होतो माझा
अच्छा अच्छा
हा म्हणजे ऑलरेडी काम कंटिन्यू घरातलं सगळं उरकून सगळं करून तर मग दिवसाला दोन तरी ब्लाउ शिवावायच लागत
हो बरोबर आहे
हा असं काम एवढं तरी असतच आणि मग नाही ना ते कंटिन्यू तेच तेच आपण करू शकतो मग त्याच्यासाठी मला पु एखादं कोणतरी वर्कर ठेवावं लागेल मग ते सगळाच व्याप वाढून जाईल हा हे कसं मी माझ्या सोयीनी करते
हा आणि आपल्याला जेव्हा वेळ आहे तेव्हा आपण
हा ह हा आपल्या सोयनी करतो पण आता मी ते वाढवलं तर मग मला वेळ खूप त्यालाच द्यावं लागेल असं म्हणजे
नाही मग त ते म्हणजे आपल्याला तिथे कस एक परफेक्ट टाइम द्यावाच लागतो मग
द्यावाच लागतो हो बाकी तुमचं काहीच नाही मग
हम्म इकडे दुर्लक्ष होते
हा म्हणून मग मी काय करते पण बऱ्यापैकी कस्टमर असतात मला
अच्छा
हम्म चांगली असतात म्हणजे वेळ असं त माझ्याकडून द्यायला वेळ होतो उलट एक एक महिना जातो कधी
हो हो ऑर्डर असल्या की मग एक एक करून करून
करून करून करायचं असतं मग वेळ जातो जरा
ग साड्यांना फॉल लावायला मग ते पण आातानीच
हो हो हो हो एका साईडनी मशीनवर आणि एका साईड वरच्या साईडने हाता आणिात
हाात आणि हा त्याच्यात पण भरपूर वेळ लागतो ना त्याला एक
हो भरपूर मग ते मी दुसरे ते बाहेर देते काम मग
बाहेर येत
बाहेर त्याला खूप वेळ एकदा ब्लाऊज कापा परत साडी सारखी करा दोन प्रकारचे धागे वाफरा काट वेगळ्या कलरचा असतो बीडिंग वेगळ्या कलरची करायची असती परत हात शिलाई तिसऱ्याच ग्याने म्हणजे तेवढे मॅचिंग शोधा तेवढ खूप वेळ जात होती मग मला असं वाटतं ते एका साडीला अर्ध्या तास घालण्यापेक्षा माझं अर्ध्या तासात एक ब्लाउऊज कटिंग होतं
हा
त्याच्यामुळे मग मी ते काम ऑलरेडी दुसऱ्यांला देऊन टाकते तीस रुपये वगैरे साडी
तो रोज
हो तीस रुपये तीस रुपये साडी माणे देते मी पन्नास रुपये देते आणि समोरच्याला मी तीस रुपये देते
आणि मोठे रे म्हणजे धगे वगैरे पण देते का म
हा हा धागा आणि फॉल मी माझा देते
अच्छा अच्छा
होऊन जाते मध्ये हो हो हो हो हो आणि ब्लाऊज पण जोडून मी कटिंग वगैरे करून समोरच्यानी फक्त जोडून द्यायचं असं स्तर आणि कपडा एकाला एक जोडायचा ते चाळीस रुपये देते मी पाठ हा प्रत्येक पाठ हो फक्त एकमेकांवर ठेवून जोडायचं अस्त आणि कपडा ना हालू नये म्हणून पाच नंबरच्या शिलाईनी पूर्ण ते पहिलं शिवावं लागत नंतर जोडायला घ्यायचं मंग तेवढं जरी माझं काम वेळ वाचला तेवढा अर्धा तसाच तर मग मला लवकर होतं मग मी चाळीस रुपये प्रमाणे ते बाहेर देती ती जोडायला पण हा मग ते ते खूप पटकन होतं माझं जोडलेलं ब्लाउज असलं म्हणजे मी एक तासात ब्लाऊज काढू शकते
हम् हम् आणि मग बटनं वगैरे लावायला पण दुसऱ्या कोणाला तरी देते का म?
आ मग तिलाच तिलाच जी जोडून देते तिलाच पाच रुपयाला एक ब्लाऊज प्रमाणे परत तिलाच द्यायचं ते
अच्छा! अच्छा
हा चाळीस रुपये शीव हो चाळीस रुपये दिला पाच रुपये बटनाचे पंचेचाळीस रुपये होऊन जातं तीनशे रुपये शिलाई घेतो आपण मी तरी तीनशे घेते
हम् हम्
हम्म, होऊन जातं मं
मग डिझायनर असते, ब्लाउज तरी पण तीनशेच घेते का?
नाही नाही नाही नाही साधं साधं एकदम सिम्पल फक्त असतं हो हो हो हो
हम् आम्ही पण तेवढीच शिलाई घेतो.
हा न हा जसं डिझाईन वगैरे वाढलं तसं मग कॉस्ट वाढली जाते. डिझाईन नुसार
बरोबरय
हो मिनिमम तेवढींच शिलाई का तिकडे पण?
हो तेवढीच देते, मी पण तेवढीच देते
तीनशे रुपय
हम्म
हं सगळीकडे अगदी कॉस्ट वाढलेल्याचयत सगळ्या गोष्टीच्या
आणि आताच हे इंटरनेटमुळे सगळ्यांना माहित असतं कि तेवढे आहेत म्हणून रेट हं साडीचे साठ रुपय
साठयत का?
हा
दहा रुपये मला वाढवावे लागतील
हं हं हो साठ रुपये घेतात आमच्या इथे
ओवर ऑल मी पन्नासच घेते मग मी आता दहा रुपये वाढवते एक ऑगस्ट पासून नियम लागू
बरोबराय आणि मग
काही म्हणतात आपण पण महागाई बोललं पाहिजे ना?
हो ना बरोबराय
हम्मम
हम्म
ते तू खूप वर्षापूर्वीचे कस्टमर जोडलेले असले का असं पटकन नाही इच्छा होत त्यांना बोलायची आता भाव वाढलेत असं होतं.
हं नाही नवीन पासून सुरुवात करायची मग नवीन आलं ना कोणी
हा हो तेच होतं खूप वर्षापूर्वी चे जुनेच कस्टमर असतात ना, मग त्यांना ते असं हे असं त्याच्यामुळं आपल्याला बरं नाही वाटत
तेच ना त्यांना त्याच भावात द्यावे लागतात मग त्यांना
त्यांनाही बरं वाटतं
हा आणि जे जुने कस्टमर असतात ते नवीन कस्टमर पण आणतात ना
हो हो हो ते तर खूप होतं माझ्या बाबतीत तर तेच सगळं माउथ पब्लिसिटी म्हणायला लागेल
कि इतकी ती छान शिवते ती छान करते असं सांगून चल मी निघते ते तुलाना अस म्हणजे ते सांगणाऱ्यालाही थोडं भारी वाटत असतं ते की माझी टेलर ह म ह
बायकांच तर एक माहिती झालं कधी बर्याच किती जणांना सांगत सुटत असते म्हणजे ऍडव्हटाईज करायलाच नको
ह एकदम बरोबर
ते हे करयची
हम्म नाही आपलं कामही तस पाहिजे मग
हो हो हो हो हो हो त्याच्या बाबतीत मी नेहमी माझ पण आहे तस थोडस लेट पण अगदी व्यवस्थित परत एकदा ब्लाउज नाही तर परत शिलाई माराला त्या बाईने आणलाच नाही पाहिजे आणि तुझ किती डीपगळा असू काय अस तुला नॉट नाही आवडत तुझ ब्लाउज जरा पण नाही हलणार हा अस नाही कुठलेही शिवा मग ते खांदे उतरतात मग त्याना नॉट लावा नाही तू आवडतय तर ठीक आहे नाही आवडत तर इट्स ओक तरी पण व्यवस्थित बसे हम्म
ते आता नवीन कुठले निघाले काय म्हणतात त्याला माहित नाही मला
अ कुठल्या ब्लाऊज मध्ये
साधच ब्लाऊज असत पण त्याला काय म्हणतात
ह हल्ली ते हे पण लेस लाव पुढे फक्त लेस लावली जाते ती ना
नाही नाही काम तर हा प्रिन्सेस कटचे ब्लाऊज निघाले आता पण मला आवडतच नाही ते मला आवडतच नाही ते
आवडत का नाही सांगू तू ड्रेस घालतीस
नाहीन
हा का हा बरोबर म्हणून नाही आवडणार जो माणूस ड्रेस घालतो का त्याला कटोरी नाही आवडत त्याला प्रिनसेसच आवडत आणि म्हणून मी पहिला गोष्ट विचारलं ड्रेस घालतेस का कस्टमर पण आला ते जर ब नवीन ब्लाउजिवा तू ड्रेस घाल कस्टमर जर बोल्ली हो तर शिव नसेल घालत ऑदर वाइझ नको तुला ते आवडणार नाही
हम्म ते कस तरीच वाटते मला
कस तरी नाही म्हणजे शिवण्यात परफेक्ट पणा पाहिजे काही काहीची ते प्रिन्सेस ना पूर्ण चपट होऊन जातं
हा हा
हा मग ते नाही प्रिनसेस जरी असलं तर तुमचं ते अस अ आपण शिवतो ना तिथे उभार भाग म्हनतात जे कटोरी सारखा तो आलाच पाहिजे
अच्छा
हा खूप छान बसत
माझी टेलर खूप मागे लागते माझ्या कि
हा हा हा
खूप मागे लागते की तुम्ही शिवाय ते तर मला नाही आवडत तो
फिटिंगला पाहिजे फिटिंगला छान बत ते पण शिवण्यात पण तस पण काही काहीची पद्धत मला नाही माहिती चपटक होऊन जात ते
हो हो शिवल होतं मी एक पण मग ते मला नाहीच आवडलं ते कस तरी अस अंगायला चिपकू चिप कुन ते रुतल्यासारखंच वाटत होतं
हा मग ते शिवण्याची पद्धत आहे. प्रिन्सेस माझ खूप छ छान बसत सगळ्यांना अगदी छोटी वईला असेल एकदम साईज छोटीला पण आणि एकदम मोठी साईज असेल तिला पण छान बसून जात.
हो का. हम्म क्लासेस वगैरे घेतले घेते का मग?
हो हो हो हो ते पण घेेते
ऑनलाईन?
नाही नाही नाही ऑफलाईन. ऑनलाईन सोशल मीडिया एवढी नाही वापरत मी हा.
हम्म वेळच नसतो ना ज्याला असं म्हणजे मेहनतीचं काम करावं लागत त्याला वेळच नाही मिळत नाही.
नाही, एवढ नाही करू शकत म्हणजे ऑनलाईन वगैरे त्या सगळं सेटअप करण हे करण एवढ आप पल्या कामात नाही एवढं तो व्याप तो नाही होत. ऑफलाईनलाच असतात त्याच्यामुळे ते काही हे नाही.
हम्म हम्म अच्छा.
हो.
चला चांगलय.
हो, चालेल चालेल, चल बाय. वेळ भेटला तर तर एखादा कॉल करेन, मेसेज टाक, फ्री असेल तर, हो चल हो बाय.